नमस्कार ताई काय नाही बसलेले आहे तुम्ही काय करत आ
काय नाही मी पण आताात जेवण करून बसलेली आहे
असत का आम्ही पण आता जेवण केलं
हा हा काय जेवण केले
काय नाही खिचडी बनवली होती
हम्मज त्या सगळ खिचडीच बनवले मी पण खिचडीच बनवले ह
खिचडी बनवली का मग काय बनवायचं रोज रोज तेेत ना नेहमी सज असता आपलं भाजीचच
दादा ते बर आहे का
हा बरे आहे ते आता जेवण करून झोपले
लहानी दीदी
ती पण झोपली ना
झोपले का
हा
हम्म आम्ही पण पाच से मनला गेलो होत आता झालं मग जेवण काही नाही उद्या असलला कार्यक्रम आहे
कशाचा कार्यक्रम आहे
अ ती कंकेश्वरी म त्याच अ सत्संग आहे माझा मुलगा तिकडे जातो ना क्लासमध्येध्ये मग पालक आणि विद्यार्थ्यांना बोलवले तिकडं
असं एका कार्यक्रम आयोजित
हा मग त्या कार्यक्रमासाठी कपडे घ्यायला गेलो होतोय आम्ही पा असं म्हण
अच्छा जाऊन यायच ना मग
हो उद्या जाणार आहे होचा टाइम दिला आहेस पाच दिवसाचा कार्यक्रम आहे.
असं का?
हम्म तुम्हीपण यायचं ना, रामकथा सांगणार आहे तिथं.
असं काय कथा वाचन करणार हाय.
हा.
बघ
हम्म चालेल मग. हा किवडे झालंक का?
हा ना ते झालेलं आहे. बाकी हे दुस रं आपलं बाकी आहे., अजून लहान मुलांचे झिरो ते दोन वर्ष मुलांचे वजन घ्यायचं एक अंगणवाडीचं. झालेलं एक क्लीअर हाय एक अंगणवाडीचं बाकी आहे.
माझंपण एक झालंय, ए क अंगणवाडीचं बाकी हाय पण गेली होती मी आज वजन करायला. पण अ आरोग्य तपासणी आहे म्हणून
हाना तेच आमचंपण अंगनवाडी क्रमांक तीन अ आरोग्य तपासणी आता राहणारच सांगत होते, त्याच्यामुळे थांबून गेली मी.
असंय का?
हा.
हम्म, हा गरोदर माताची मिटिंग झा
नाही ना, गरोदर माताची मी टिंगपण बाकी आहे. स्तनदा मातांची मिटिंगपण बाकी आहे. तुमचं किशोरीन मुलींचं काय चाललेलं आहे का?
नाही, मीटिंग बाकीये. आ ते जळगावला गेले होते. ते आता योगाचं प्लॅन करू असं सांगितलं आहे आम्ही मुलींना. दोरज दोन दोन तास तरी योगा टाइमला द्याय चसा.
असं आहे का?
हम्म. हा तुमचं काय चाललंय किशोरीच?
किशोरीच तेचना आता मीटिंग घेऊ, सांगत होती. पीए लिडरांना भेट दिली होती मी आज.
हम्म.
तर ते सांगत हो ते, की मला टोपिक मिळालेला आहे. मी आता या विषयावर सांगणार त आहे. तर तुम्ही यायचं, बघायचं मला बोलता येत इथ का नाहीस?
बरोबर आहे ना आपल्याला पण जावावंच लागेल ना! मा मदत करायचं कस बोलता काय बोलता आता त्यांना गॅ गॅडलाईन करायचं ना?
तेच, सांगत होती ती यायचं ताई सब भाग घ्यायचा आमच्याशी बोलायचं आणि सुकलेत तर थोडं समजून सांगून द्यायचं पण आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू
प्रयत्न केले ते चांगलेय गं जायचं आपण पण त्यांना मार्ग दर्शन दाखवायचं थोडं थोडं समजवून प्रेमाने सांगून द्यायचं बाडा असं करायचं तस आहाराविषयी माहिती द्यायचं.
हा ना ते तस सांगितलं होत तिला कि बघ काही अडचण आली तर तर सांग मला आपण दोघी मिळून करू घरच्यांना आपण समजवू जर मुली मिटिंगला येत नसतील तर काय कारण आहे त्याच्या मागे ते मीटिंगला का नाही येतेय आपण त्यांच्या घरच्यांशी पण बोलू असं तिला सांगितलेलं आहे.
हा का
हा
कारण की आज आज जे शिकताय ना ते बोलणार ते उद्या त्यांनाच कामात येईल ना? कुठ तरी बाहेर जाऊन बोलाय च आसल तर मग घाबरणार नाही मुली असं गावामध्येच ट्रेनिंग घ्या भेटून गेले ना तेवढे त्यांना आपण तर सगळं मार्गदर्शन केलंच आहे ना मुलींना
हा केलेलं आहे तसच सांगत होती ती, मला म्हणजे असं गर्दी राहिली आपले आपले लोकं राहिले मुली राहिली तर भीती नाही वाटत पण दुसरे व्यक्ती येऊन जातात मग बोल बोलायला जीव घाबरतो
घाबरत्या बोलता येत नाही ते बरोबर बरे हाय कारण की जाग्यावर बसून बोललं आणि उभे राहून बोलण्यात खूप फरक हे.. म्हणून बोलायला शिकायला पाहिजेल मुलींनी आमचे गावातले पण तसे पी एल लीडर चांगलेच आहे ऍक्टिव हे. बोलायला घाबरत नाही पण तरी पण काही करू मुली आहे ना शेवटी घाबरून जातात, बिचारे कितीही समजून सांगितलं तरी.
तेच ना.
हम्म. अजून काय चालेय मग?
काय नाही आता ते मॅडमांनी सांगितलेलं आहे, आपलं कामाच्या नियोजून. त्याप्रमाणे काम करायचं. उद्या शनिवार आहे तर. मग आता बघते काय करायचं? नाहीतर स्तनदा माता त्यांची मासिक भेटे घेऊन घेते. त्यांचं प्रोटीन अकाउंट करायचं आहे.
प्रोटीन काढून घ्यायचं, कारण की रविवारी तर सुट्टी राहील आपली. उद्याचाच दिवस. हे मग करून घ्यायचं तेवढं. मी पण उद्या तेच धरणार आहे. गरोदर मातांना भेट देते त्यां तर प्रोटीन काउंट करते.
तेच प्रोटीन काउंट करायचं आहे आणि एक माझ्याकडे अजून एक-एक हायरिस्कीची माता गरोदर आहे तिला भेट द्यायचे. परत गेली का ती शहानाला पाठवलं होतं तिला, दोन दाव गेली ती. तर अजून परत गेली का इची बी
एच बी एच बी कमी आहे का?
हो एच बी कमी आहे, तस तिला दोनदा रक् त लावलं आता. कोणाचं? नाही निगी टिव्ह आहे, पण माहित नाही अ अचानक कसं काय रक्त कमी झालं.
कशामुळे झालं असेल? विचारलं का? ते डॉक्टर आहे ना
ते विचारलं पण तिला म्हणजे बीपीचा त्रास हाय. बीपी हाय होऊन जाते ना.
हां बीपी मुडे बरोबर आहे. तरी पण एकदा परत प्रायव्हेट मध्ये चेक करून घ्यायचं, कारण की प्रेग्नेन्सी मध्ये चांगलं नाही आहे नाग
हा ना ते खूप कमी एच बी झाली होती तीनच पॉइंट पर्यंत तिस
हा तीन पॉइंट एकदम कमी आहे ना ग का
तेच शहानाला पाठवलं शहानाहून त्यांना नंदुरबारला रेफर करून दिलं. मग ते न हा नंद हो गेले दोनदा गेले होते. पण ते प्रायवेट मध्ये शहादाला रक्त लावलं.
असं का चांगलं मग प्रायव्हेट मध्ये पण तिकडं नाही का सिव्हिलमध्येध्ये नाही घेऊन गेलेत.
सिव्हलमध्येध्ये घेऊन गेले पण त्यांना म्हणजे तिथं मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. आणि ते घरचे पण सांगत होते त्यांची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली आहे.
हा चांगले मग
होत. तेच आम्ही प्रायवट ला करून घेऊ सांगायचे.
हम्म पण तू विजिट कर ह तिला दोरस दोन तीन दिवसात विजिट कर आणि आहाराविषयी सल्ला दे तला
हो तेच नाही तर ते शहादाला दोनदा जाऊन आलेक् पण लावलं ते पण पुन्हा त्यांना अजून शहानाला म्हणजे पाठवायचं आहे एकदा एचबी चेक करायला किती वाढलं.
हा.
काय आणि तिचं कसं आहे एचबी अचानक कमी झाली तर सगळं हातपाय पण सुजून गेले होते.
मग रक्तच नसेल तर सुजन तर राहीलच नाग शरीरामध्ये सगळ्या तोंडाला पण सुज येते हातपाय सगळं शरीर सुजून जात थोडे लाल पदार्थच जेवणा जेवणामध्ये गे सांगायचं ना तिला दरज आहार काय घेतेते ते
तिला सांगितलं मी सगळं माहिती ति दिली चौरसा आहार घेतो वेळेवर जेवत जा दोन तजे होत असेल तर तिंनदा जेवण कर. तू हे आपला आयरन फॉलिक ची गोळी वेळेवर घे. जा आज सगळं माहिती दिली तस तिला मी आहारबद्दल. फडाम बद्दल हा बीट खा, गोड शेंगदाणे खा, या त्याने पण रक्त चांगलं वाढत. असं
असं का?
हा, आणि मध्येच
सोनोग्राफीला पण पाठवलं होत इथ महिलांना, हा तर रेफर केलं त्यान, चालेल म, सोनोग्राफी पण तस चांगलीच आहे, मग नंतर लाव टाइम आहे.
हो, चालेल, ओके बाय.
हम्म